हॅलो हॅलो? हा ताई नमस्कार आवाज येतोय का?
नमस्कार येतो आवज.
हम् काय करताय? हॅलो?
काय नाही, चाललंय काम घरातले. काय घरातले काम चाललेत एक एक एक.
हो का? आमचं काय
तुमचं काय चाललंय?
आवरलं. घरातली कामं बसली आताज निवांत. हम्म. आमच्याकडें पाऊस झालाय ना आता.
मग एवढंच काय? हम्म.
तुमच्याकडं झाला का पाऊस?
एवढ्यात काय कुठं गेलं?
एवढ्यात गेले होते. हॅलो?
हा हा.
आवाज येतोय का तुम्हाला?
येतोय येतोय हा.
हा का? हॅलो?
हा तेच की कुठं गेला होता एवढ्यात फिरायला?
येवढ्यात तर नव्हतो गेलो पण, आता एक दोन- चार महिने झालय हॅलो आवाज येतोय?
हा हा येतोय येतोय ह.
म्हटलं आम्ही नाशिक ला गेलो होतो. येतोय ना? हो नाशिक. गेलो होतो. म्हणजे आमच्या सगळ्या बायका अशा तिथं सगळं भेटलं पंचवटी. त्यानंतर त्र्यंबकेश्वराचं मंदिर.
हा.
त्यानंतर ते पंचवटीमध्ये शीताला ते आतमध्ये नाही का ओ ठेवलेलं. ते गुहा असलीच टाईप.
हा हा हा.
तुम्ही गेलेले आहेत का कधी?
हा मी गेले होते खूप वर्षापूर्वी मी लहान म्हणजे अगदी दहावीला वगैरे असताना गेलो होतो आम्ही. दहावी, अकरावीला असताना
हा.
तिथं ते हे पण आहे ना, काळाराम मंदिर आहे.
हा काळाराम मंदिर ते पंचवटी पाच वड येतं तिथं तेच जास्त तिथंच पाहिलंय ना? पंचवटी म्हणतात पाच वड आहे तिथं. हे काळाराम मंदिर. आणखी ते शीता गुहेत असताना तिथ ते बरच आहे तिथे छोटी छोटी मंदिरं आहेतं नाशिकमध्ये खूप मंदिर आहेतं. त्यानंतर एक हनुमानाची हा हनुमानाची खूप मोठी मूर्ती ये सॉरी हनुमानाची नाही रामाची. राम हा रामची खूप मोठी खूप आणि जास्त करून मंदिरच आहेत तिकड नाशिकला. त्र्यंबकेश्वरला आम्ही आमची फॅमिली ट्रिप गेलीती फॅमिली म्हणजे सगळ्या जाव बाई एक, पंधरा, पंधरा सोळा जणी आम्ही गेलो होतो एक बस करून. तर रात्रीच निघालेलो आम्ही बारा वाजता रात्रीच्या कारण आम्हाला इथून नाशिकला जायला एक, चार ते पाच तास लागतात.
बरं.
ह मग बारा वाजता निघालो सकाळी पोहोचलो एक, पाच, सहा पाच, साडेपाच, सहा वाजेपर्यंत तर इतकं धुख होत तर त्यावेळेस तिथं आम्ही श्रावण महिन्यात गेलो होतो. नाशिकला, हा. त्या टायमाला खूप धुक होतं समोरच दिसत नव्हतं. आणि मग लाईन लाईनला लागलो हा गेल्या, गेल्या लाईन लागलो तर गर्दी नव्हती सकाळ, सकाळ त्यामुळ आमचं दर्शन छान झालं तरी तेच हा तिथं त्या मंदिरात जातानी अं काही ठिकाणी ते पूजा पण चालुवली असती ना काय म्हणतात त्याला ते करतेत त्याला नागबळी अ नागब नारायण नाग बळी हा ते पण करतेत हम्म, तर तिथं ते बसलेले होते आणि काही असे काळे कपडे होते त्यांचे ते आम्हाला कळलंच नाही त्यांनी काळे कपडे का घातले ते ब्राह्मण सारखे असणाऱ्यांनी.
ह, नाही ते मला वाटतंय तिथलं ना जे ह्याचे विधी करतात नारायण नागबळी तेे त्रिप्पिंडी काहीतरी अजून असत ते ते काळे कपड्यातच करतात वाटतं तिथे तिथले ब्राह्मण
हा का हा कारण ते ना सगळ्यांनी काळे कपडे घातले जे पूजा करत तिथे ब्राह्मण त्यांनी हम्म, नारायण का कालसर्पची शांती पण असती ना वाटत त्याला घालतेत का काय माहित, कशाला तरी घालत्या ते हम्म
पची पण असती शांती तिथं करतात घाटावरती त्या.
हा नाही तिथं मंदिराच्या आतमध्ये आपण जातो ना गाभाऱ्यात त्याच्या आलीकड आड्या हा अलीकडच्या साईडला अ ते पूर्ण असं ग्राउंड होत त्या ग्राउंड म्हणजे अस छोटसा सभागृह त्या सभागृमध्ये ते अशेच, बरेच जोडपे बसलेले आणि ते ब्रा ब्राह्मण लोक पण बसलेले त्यांनी काळे कपडे घातलेले आणि त्यांची काहीतरी विधी चाललेला
बरं मग ते भरपूर काय, काय उदक शांती वगैरे बरेच काय, काय करतात तिथं ना होय, हा बरंच काही घाबराच्या इथं का जवळ?
हा गाभाऱ्याच्या अलीकडले सभागृह असतो ना त्याच्यामध्ये तर आम्ही मग ते एक मंदिरात दर्शन घेतलं. नाशिक च हा.. आणि त्यानंतर मग अ.. आम्ही वणीला गेलो वणी श सप्तशृंगी.. तिथून बरीच अ हा... बरीच पुढ आहे ना वाटत कितीतरी किलोमीटर अंतरावर है.
हम्म. तिकडन हा.. पडते.
हम्म.. त्याआधी आम्ही दिंडोरीला पण गेलो होतो, स्वामी समर्थांच जिथ नाशिक मध्ये दिंडोरी आहे ना
हा.. हा.. हा
स्वामी समर्थांचं.. तिथं पण गेलो होतो तिथं तर इतके स्वच्छता इतकं शांत वातावरण.. खूप शांत वाताव वातावरण हा आणि गर्दी पण नव्हती आम्ही गेलो तेव्हा ना तिथ पण छान, हा.. तिथं पण छान दर्शन झालं आमचं
हम्म
मस्त व्हिडिओ काढले, फोटो काढले. सगळ्या जाऊबायच होत्या, मस्त एन्जॉय केलं सगळ्यांनी.. हा
बायका -बायकांनी मजा केली
हा.. आम्ही वर्षातून एक.. दोन ट्रीपा दोन तर ट्रिपा दोन तीन ट्रिपाचा काढतोच सगळ्या जाऊबाई
हा.. ना
हम्म.. कारण सगळे शेतात जातात मग असं.. एन्जॉय करायला टाइम नाही भेटत. मग आम्ही काही करतो असं... आमच आम्हीच फक्त सगळ्या बायकात जाऊ बाई आम्हीच सगळ्यात फिरून येतो, मुलं नाही न्यायची काही नाही काही नाही मस्त एन्जॉय करून यायच
मुल राहतात का घरी?
हा मुलं राहत्या सगळ्यांची... छोटाली पण राहते सासूबाई असत्यात त्या सांभाळत्यात मग एक.. एक दिवसाचीच काढतो आम्ही ट्रीप मस्त.. असं मुक्कामी राहत नाही कुठं, सकाळी वन डे ट्रीप हा.. सकाळी जायचं पाठे किंवा मग आणि संध्याकाळी माघार यायचं
हा लैव... म्हणजे एका दिवसात जाऊन येणं होतं.
हा म्हणजे असंच ठिकाणी निवडायचं ज्या दिवशी एका दिवसात रिटर्न मागार येऊ म्हून हा.. कारण काही -काहीची छोटी मुलं असत्यात काही- काही चे.. डबे करायचे.. काहीचे शाळा मुलांच्या असं.. भरपूर प्रॉब्लेम असत ना.
हुम्म्म्म
त्यामुळे एक दिवस कुणी अऍडजस्ट करत अस सासूबाई म्हणा किंवा कुणी मणा ऍडजस्ट करतं पण जास्त दिवसाचं नाहीत जमत ना हुम्.. मग आ आम्ही ह्याला गेलो, हु.. सप्तशृंगीला गेलो वणीची सप्तश्रृंगी तिथं पण इतकं धुक होतं थोडं -थोडा पाऊस येत होता तेव्हा श्रावण महिना होता
हा.. हा
पाऊसच असल्यामुळे आम्ही त्या पायऱ्यांनी नाही गेलो पायऱ्यांनी तर इतकं दुक होतं की पायऱ्या दिसत नव्हत्या.
हा आणि ते पावसाच्या ह्याच्यात ते सगळ्या ओल्या आणि सटक.. सटकता असं ना ते शेवळ वगैरे झालेलं असत ना
शेवाळ आणि ह्यानी आणि दुख असतं भरपूर ना
हा.. हा.. हा
आणि शप्तशृंगीला तेवढं हे पण नाही आहो.. म्हणजे लोकं जास्त एवढे जात पण नाहीयेत.
जास्त नाही.. ते मग अ रोप वे झाल्यापासून जातात वाटतं आता ते पायऱ्या चडायची गरज नाही पडत ते रोप वेच केलंय त्यांनी ना डायरेक्ट वर जाय साठी
नाही नाही पायर्यानी मीनीमम ते जास्त कोणी जात नाही तिकडल्या साईटले
हा हा हा बरोबर
आणि मग बायकांना भीती वाटती ना असं जायला म्हणजे कसं धुकं असल्यावर जरा असं दिसत नाही अस मग नको वाटतं ना फक्त बायांनी जायला हा कारण त्या साईट नी येवडं कुणी जात नाही ना
बरोबर हा
असं कुणी जेन्ट्स असल्या मग काही प्रॉब्लेम नाही येत असं धुकंही असलं तरी जायचं यायचं हां तंस आम्हाला कोणी सोबत नसतं आम्ही फक्त ड्रायव्ह काका आहेत ओळखीचे त्यांना घेऊन जातो पण ते काही वरती येत नाही ते आ पले बसमध्ये बसून राहत्यात
हा बायकांमध्ये काय करायचं
हम् बायकांमध्ये नाहीत आणि त्यांना झोप पण पाहिजे असती ना परत गाडी चालवायची असती ना
हम्म लांब लांब एवढी गाडी चालवायची म्हणल्यावर आराम पाहिजे
हा आराम पाहिजे त्याच्यामुळे आम्ही बायकात जातो आम्ही ठरवल होतं पायऱ्यांनी जायचं पण धुकं असतं त्यामुळे नको वाटलं सगळ्या बायकाच आहेत आणि सगळ आसं आंधुक आंधुकच होत ना सगळं काही स्वच्छ कुठं दिसत नव्हतं थोडा थोडा पाऊस चालू होता.
हां
त्यामुळे आम्ही रोपवेणं गेलो रोपवेणं जाऊन हा मग लाईनला उभं राहिलो. होती थोडीशी गर्दी पण झालं थोड्याच वेळात दर्शन पण झालं आमचं
हा ना मग काय ओटी वगैरे न्हेली असेल तुम्ही
पा
ओटीबिट ओटी नेली असन
हो ओटी हा ओटी घरुन नाही तिथंच घेतलेली मंदिराच्या पायथ्याला नाही का.
हा हा
पायथ्यालाच ओटी असते ना मग ओटी विटी सगळ्यांनी मिळून ते गजरे शेवंतीच्या ह्याचे गजरे बनवलेली ते गजरे घेत ले आणि मग दर्श न घेतलं तिथ माकडं खूप होते आणि त्या मंदिराच काम पण अजून चालू आहे भरपुर दिवस झाले ते मंदिराचं काम चालू आहे हा पण तिथं असं जास्त करून कोणी एवढं देणगी देत नाही वाटतं त्यामुळे मग ते काम असं जास्त ते दिवस तर लांबलं गेलेलं आहे
हा ना
हो आणि मंदिरात माकडं खूप आहेत. तिथं म्हणजे असं कोणाला काही करत नाही इजा पण खूप जास्त माकडे आहेत. आणि परिसर खूप छान आहे हा खायच्या वस्तू ते पाहतेत ना खायचं असेल तर कोणी देऊन टाकतं मग तसं ते वडून नेतात ना
हा
तसं आपलं ओटी -बिटी, नारळ- बिरळ नव्हतं नेत ते ना माकड काही
हम्
हं आणि तिथून असं खाली छान परिसर दिसायचा धुकं पाऊस हिरवं सगळं मस्त वाटायचं. मग त्यानंतर आम्ही तिथं देवीचं हू थंड वातावरण आहे देवीचं दर्शन घेतलं. बसलो तिथं थोडा वेळ. आणि आपण जे वट्या ने- -तो ना? त्याच परत ते टाकून देतात. आम्ही त्यातले सगळे गजरे घेऊन आलो. सगळ्याजणी ते शेवंतीचे. सगळ्यांनी गजरे माळले. केसात हां. ते काय हो आपण नेलं तरी ते टाक- -कूनच देत्यात परत. मग आम्ही- परत तिथल्ले ते गजरे आणले. सगळ्यांनी केसाला माळले.
हा ना? चांगलय.
आणि मग परत मग तिथं थोडा वेळ बसलो आणि आलो खाली रोप वे नी मग
हं.
हं. पण आम्ही खाली उतरतानी खूप पाऊस यायला लागला मग परत तर जास्त. हूं. चालतंय ताई. ठेवू का मग?
हो. हो. हो.
हां.